हॅलो.
हॅलो हॅलो. ते रिफ्रेश झालं आणि म परत कॉल आले हा कॉल त्या ऍड झाला ओके ओ
हा हा हा हा ओके हा हा तेच म्हणलं कारण माझं पण नाही कंप्लिट झालं होतं
हा हा मी म्हटलं असं काय होतय असं काय होतय म्हणून म्हटलं तर मगाशी पण असंच झालं मंग मी थांबले म्हटलं परत ते झिरो व्हायचं उगीच नको फुकट नको कॉल जायला.
कि नाही तसं क नाही होत मला पण तस वाटलं पण त्यांच मिनिट कंपलीट झाल्याशिवाय तसं होत नाही. आणि जर माझे कंप्लीट झाला माझा पण तुम्हाला आला नसणार. त्यामुळे ते .
हा हा आणि पहिले हे एक पण असतं आता मी कॉल कर ते ना तर तुमच्याकडे ते ऍड नाही होत तुम्ही मला कॉल कराल तेव्हा ते ऍड होत. तर असं काहीतरी वाटतं सिस्टिम म्हणजे आपण कॉल करतो ना आजी वै ती करते त्याच्यामध्ये ते ओड टास्क ऍड
हो तर पण तुमचे पण मिनिट्स होतात की. तुमचे पण आता मी बोलले ना तर तुम्ही बोलतात ते पण मिनिट्स जे असेल ना ते ऍड होतात.
हो का असं असतं का मला वाटलं एकतर्फी होतं म्हणजे मी कॉल केला असं तर माझा ऍड होतं.
नाही आता आपण बोललो ना तर जे इपेक तीव स्पीच मिनिटस मध्ये असेल ना ते मी तुम्हाला केल्यावर तुमचे पण ऍड होतं तुमच्याकडं? आणि जेव्हा तुम्ही मला कराल तेव्हा ते.
ओके ओके असं दोन्ही होतं क मला डबल ए डबल इ येत आहे ओके ओ तुम्हाला वाटलं सिम्प सिंगल इम्पॅक्टच होतात कि काय ओके ओके ओ ते हा हा हा हा तर म अ तुम्ही त्याची हा हा
हो ना काय म्हणालात हॅलो.
दिंडी दिंडी उद्या बघणार आहेत ना दिंडी.
हो जाणार की जाणार आता मी काय तो असल्यामुळे मला का नाय व्हायचं त्या गाडीत काय होतय इथचं उम्म म्हणजे रोडवरनं समोरच दिसती पण काय होते छोटा असल्यामुळं तर घेऊन जायचं होत नाही.
हम्म हम्म म हे लोकं तव्हा तंबू मध्ये होतं म्हणजे काय असतं .
नाही काय करतात आता आमच्या इथचं ना एक दोन मोठ्या शाळा आहेत. ते साळा त्यांच्यासाठी रिझर्व असतात तिथं मग जेवण . इतके लोक ज्यांना सतत अप आपण काय म्हणतो की आपल्याला काही जायला होत नाही मग आपल्याला काय होईल त्यांच्यासाठी करूया तर असे करणारे इतके लोक असतात ना की म्हणजे त्यांचे जे खाण्याची राहण्याची असं सगळं व्यवस्थित सोय केली असते शेवटी घरात तस होणार तजे जस घरी राहातो तसं तर असणार नाहीत, पण व्यवस्थित म्हणजे सोय होते.
हो म्हणजे ते असं ठरवता आम्हु पण तर निघायचं आणि रात्री अमुक असा थांबायचं जिथे कुठे थांबायला होईल तिथे थांबायचं.
थांबायचं आणि त्यांनी त्या अशा स्पीडन जातात ना त्यांच ठराविक किलोमीटर त्यांचे ठरले असतात म्हणजे साधारण तितके होतातच. त्यानुसारच काय होतय मग त्या भागातली ठरले असतात हा आता देहूतन निघाली
तेवढे किलोमीटर ते पार करतातच म्हणजे तेवढं ते त्यांच टार्गेट पूर्ण करतात. तेवढ्यां अंतरात ओके ओके ओके यावेळेस ते डल वरून पण ती वारी येणार आहे ना काहीतरी आणि ती इथे हे होणार आहे ना मिळणार आहे ना
असेल हा बहुतेक होते काहीतरी मी पण ऐकल होत एवढं आणि
हा रील वर आलं होत लंडन वरून यायची काहीतरी वारी म्हणे आणि मग ऍड होणार आहे मग ती अस एकत्र सगळे परत त्या दिवशी एकादशीच्या दिवशी असतील ते एकत्र सगळे
ह् असेल असेल भरपूर म्हणजे भरपूर जण करतात.
रिंगण वैगेरे तो प्रकार दाखवतात तर तो अ मो मोकळी जागा ज्यांची ठरलेली असेल ना ती
हा तिथ हो हो हो ठरली असते ठरली असती पण तिला मोठं जागा पाहिजे ना हो
हो हो कारण कितीतरी लोक पण असतात आणि ते रिंगण त्याला एवढ्या फेऱ्या मारायला तर घोड्याला का जे अस हा
श्रद्धा अंधश्रद्धा हा भाग नंतर पण मध्ये पण आलं होत की अ नाही का आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं हे आहे म्हणतात ना तिथं काय म्हणायचं. त्यांची समाधी आहे त्यामुळे आहे तिथं अस्तित्व असं म्हणतात मग ते जेव्हा कळस हालतो तेव्हाच पालखी प्रस्थान होते ह म्हणजे सगळी लोकं माऊली, माऊली, माऊली करत तिथं थांबले असतात
हा हा हा हा
वरचा कलश हालतो
हो हरतो
हो हो ना मग लोक वारीसाठी निघतात. मग मध्येच कसं आय थिंक अमेरिकेत असं काहीतरी सायंटिस्टचं त्यांना संशोधन करायचं होतं मग असं चाललं होत की ते समाधी फोडायची ह मग तिथले जे जे खूप एजेड होती लोक, किंवा ते जे कोण मेन असतील मला एक्झॅक्ट माहिती नाही. तर त्यांनी काय म्हटलेय की सोडू नका.
केला असेल ना विरोध केला असेल तेच ह
केलं की म्हणजे लेटेस्ट सगळं इन्स्ट्रुमेंट्स घेऊन, त्यांनी काय तिथले वे चेक केल्या असल हे केल्या तर तिथे ती फ्रिक्वेन्सी आढळली
हो हो
हो
रथ आहे त्यांच ओके ओके तिथले व्हायब्रेशन् खूप जाणीव नाही अस
जाणव हा ते जाणवला तेच ते त्यामुळे मग ती सुटली नाही म्हणजे त्याना चेक करायच होत की नेमकं काय पण हे आहे म्हणतात तस परवाचता हे आठ त्यात तोंडावरच वारी आल्यामुळे, ह्या रिलेटेड लेख आला होता मी पण त्यातच वाचलं आमचं पण होऊन जात जाणं वरचेवर आळंदीला. आम्ही तर काय करतो जाताना फार लवकर नाही जात, कारण इतकी गर्दी असती तुम्ही कुठ कुठल्याही दिवशी जा, सकाळी सहाला जाऊन तर संध्याकाळी जा. तुम्हाला तास भर तर समाधीच अगदी जवळून दर्शन घ्यायचं असेल, तर तास तर कमीत कमी जातो. मग आम्ही काय करतो, जा रात्री जातो.
हम्म आणि सकाळी सकाळी पोहोचता हम्म.
नाही आमच्या इथून पंधरा मिनिटावर आम्ही आळंदीत जातो.
ओके ओके ओके ओके, पण तिथे मग बघायलाच काय म्हणजे ते तेवढंच जायला मिळतं. मग ते समाधी जिथे घेतली, तिथे ती ओपन नाहीेये क्लोज आहे. तर मग फक्त जास्त दर्शन घ्यायचं.
हा दर्शन घ्यायचं समाधीचं माऊली दर्शन घेऊन येता येतंय. मग की
आपल्यालापण ज्या दर्शन आपण घेतो, त्या काही व्हायब्रेशन जाणवतो आपल्या स्वतःलापण.
वेगवेगळं इतकं असं नाही. पण एक मंदिर म्हणल्यावर एक आपल्याला नेहमीचच एक शांत
हो हो नेहमी देवळात गेल्यावर छान वाटतं. हा छान वाटत कुठल्याही देवळात गेल्यानंतर. पण अ त्या समाधी जवळ गेल्या, काही विशेष जाणवतं का असं म्हणायचं म्हणजे काही वेगळं जाणवत का? जाणवता का तुम्ही आधी राहताय म्हणून विचारलं. जात असता म्हणून विचारलं. म्हणजे ते अस्तित्व काहीतरी ते आहे असं फील होत का आपल्याला?
आता तिथं तर माझ्या मैत्रिणी आहेत, तिथं जवळपास. राहणाऱ्या त्या तर डेली अ जेवण झालं. ते वॉकिंगला जातात आणि जाऊन मारुतीला जाऊन येतात रोज.
म्हणजे तिकड ते व्हायब्रेशन घेऊन येतात.
हा. म्हणजे त्यांना आता इतक सवय झाली फिरून, जर त्यांना घेतल्यास ते असं त्यांना असं चैनच पडत नाही. इतकं मन प्रसन्न वाटतय.
ते आहे तिकडचं काहीतरी आहे. तिथं म्हणजे तेवढी त्यांचं म्हणजे मोठं वलयच असेल मग, म्हणतात ना त्यांच एका आश्चर्यामध्ये त्या झालेला.
असते नाही मग काय
आणि म्हणतात ना की, ज्ञानेश्वर माऊली म्हणजे कृष्णाचाच अवतार आहे असं. असं बरेचजण म्हणतात. हो हो हो, म्हणजे सगळेच जण सांग असं झाल्यात ना ते कोणत्या तरी ईश्वराच्या हेच आहेत, अवतारच आहेत हो. त्याच्यामुळेच म्हणूनच त्याच्या ते अ होतं काहीतरी हम्म.
बर हाय बघा. तुमचं येणं होतं की नाही इकडं?
देवळ देवबाभळी काट्या बघितला का, त्याच्यावरच आहे थोडंफार. देवबाभळी देवबाभळी
हा नाही, नाही बघितला.
आ ते पण असंच आहे. म्हणजे तुकारामांची बायको आणि रुक्मिणी यांच्यातला संवाद आहे. हा हा आणि सगळं संगीत नाही आहे, म्हणजे आणि त्या
हा हा.
तुका म्हटलेलं आहे म्हणजे
ओके
नियोजन आहे. आणि पूर्ण नाटक त्याच्यावर आहे दोघेंवरच आहे पण ते पुढे बोर होत नाही. आणि ते संगीतमय संवाद आहे त्यांचा ओवीबद्ध म्हण त्यातन तसं आहे आणि तुकारामांची म्हणजे बायको प्रेग्नेंट असते तिला तिला हे करायला प्रोटे म्हणजे मदतीला म्हणून ती रुक्मिणी त्याच्या त्यांच्या घरी असते असं दाखवलेलं आहे हा हां हां
बरोबर आहे, बरोबर आहे.
आणि ह ख हा ह खाष्ट खाष्ट असते ही जरा थोडीशी खाष्ट असते. तिला वाटत ही कुठे आली कशाला आली असं वगैरे असतं पण तुकारामांनीच करा मग तिची सोय केली तिला कळत नाही अ माझ्या पांडुरंगाने आणलेल असत अस दाखवलंय छान केलं. मी दोनदा बघितलं इतकं सुंदर आहे ना म्हणजेला ते लक्षपूर्वक ऐकण्या नाटक म्हणजे अगदी हा जवळून ते शब्द कारण ते हा हा आणि ती भाषा पण, हे आहे जुनी आहे ना मराठी वापर केलं त्याच्यामुळे थोडं हे होतं. अरे तो परेश रावल आहे ना. त्या नाटकाबद्दल आवाज ही होता म्हणून माझी उत्सुकता अधिक चांडली. अ की बघूया आता परेश रावळ तर अ हा अमराठी व्यक्तीने त्याला केलंय म्हणजे नक्कीच काहीतरी असणार आणि तो बहुतेक नाटकं सारखं बघतो. तेव्हा त्याची बायको पण नाटकाला येते. मी स्वतः त्याच्या बायकोला बघितलय एका नाटकाला आलेली. ते येतात येतात नाटकाला ते म्हणजे त्याला माहिती आहे की मराठी हा नाही मराठ सत्तर लोक हे जास्त चांगलं प्रकल्प आहे नाटक जी पद्धती आहे ना आपली. ती नक्कीच हे आहे तर शंभर टक्केच आहे. आणि तुम्हाला जमलं हा जमलाच तर ते नाटक बघा हा जमलं जमलं तर नक्कीच बघा कारण खूप छान छान नाटक आहे ते म्हणजे त्यातला संवाद आणि बायकांची व्यथा आहे. इन शॉटी सुद्धा आहे त्याच्यामध्ये की रुकमिणी झाली तरी, तिला सुद्धा काहीतरी व्यथा आहे कोणाची तरी शेवटी बा
बरोबर आहे बरोबर आहे.
पहीला तो संवाद आहे दुःख आप व्यक्त केलेल अस
सगळेच हा नाही आपली कुठली पण नाट नाटक बघा अगर, शास्त्रीय संगीत बघा त्यामध्ये इमोशन्सच आहेत. जे वेगवेगळे राग आहेत हम् राग जरी म्हणले तर प्रत्येक प्रहरानुसार त्या रागाच हे म्हणजे इतकं सुंदर आहे.
इफेक्ट होतो आपल्या भूप रागाचा सकाळची भुपाळी जी आळवणी जाते त्याचा इफेक्ट होतो. आपल्यावर
खूप म्हणजे खूप आणि त्या त्या प्रहराचं ते ते गाणं इतकं सुंदर! आणि त्या प्रहरात तो राग म्हणजे असं अजून खुलतो म्हणतात ना,
हम्म.. हम्म.. हम्म.. हम् तुम्हाला वेळ असेल तर कंटिन्यू करू संभाष
हा..
तुम्ही करा परत परत एकमेकांचं करून जेवढा वेळ मिळेल तेवढं पूर्ण होतील आपले टास्क. हा चालेल मी बंद करते तुम्ही करा आता चालेल हा चालेल हा.
बाय बाय हा